अ पंध करायचे आहेत का तीस करायचे आहेत ने तीस आहे कारण की, माझ्या या लाईन पूर्ण कंप्लीट झाली आहे आणि एक कॉल केल्यावर म्हणजे पंच्चवीस कम्प्लीट होतय माझ्या आत
मग ते एकशे एकशे ऐंशी मिनिट असं पण आहे ना त्याच्यात
हा हा हा.
म्हणजे एकशे ऐंशी मिनिटं किंवा तीस कॉल असं म तुमचे जर एकशे ऐंशी मिनटं संप ल ना तुमचा टास्क कंप्लीट झाला.
अच्छा कारण की पूर्ण जी ग्रीन लाईन आहे ना ती म्हणजे आता तुमचा कॉल संपला का ती पूर्ण
तुम्ही तो सबमिट केला ना एक रिफ्रेश टास्क करा मेनूवर जाऊन फ्रेश करा मेबी ते पंच्चवीस झाले ना की अजून पाच ऍड होत
अच्छा अच्छा हा हा आता तुमचा कॉल चालू ठेवते दहा मिनिट
हा चालेल ना म्हणजे तुमच एक कॉल होईल ते रिफ्रेश करा मग त्या पाच तास काजून येते ते पाच पाचच्या टप्प्यात येतात ना.
पास पास टप्प्या तिथं आहे पण पहिल्यापासून माझी लाईन आर्धी, आर्धी, अर्धी, झाली पूर्ण नाही झाली पण माझी ग्रीन लाईन
हा नाही ही जर पूर्ण झाली. तर एकदा रिफ्रेश करून
हो हो हो चालेल तुमचे, किती झाले आता त चौदा झाले.
पंधरा झाले पंधरा हो तुमचा, ह्याच्या अगोदरचा पकडून पंधरा झाले.
पदाच तुमचे पंधरा बाकी हे.
हो आणि तुमचा टास्क कंप्लीट झाला तर, मला तुम्हाला फोन नाही कर
तेजमी पंधरा कॉल, कसे केले ते कॉल, केला थोडा वेळ बोल मी कट केले कॉल केला थोडा वेळ बोललीकट केले मग आता त्याचे पैसे ते येणार नाही माझ्या मधे
काय माहिती आणि ते काय होतं आपण कॉल लावला न समोरच्यानी उचललं नाही ना, तरी पण तो कॉल धरतात.
हो ना,
हे धरात धरात तुम्ही सबमिट केल्यावर, बघा तिकडे ईशू होईल नाही.
कॉल लावला तो उचलला ना,
हम्म नाही नाही मला कसं आलं माहिती आहे का आता मी एक दोन लोक पण म्हणजे पहिले विचारूनच कॉल केलाण त्यांनी उचला समजा, पहीले म्हटले उलचल तो उचलतो आणि नाई उचला तर पूर्ण रिंग गेली आणि आपला आपण म कॉल कट होत. तना तर ते तिकडे माझ्या ह्याच्यामध्ये ना, शून्य असं दिसतं ते आपल्या इथे
आ तिथ शिून्य शेकंडस दिस
हा शून्य सेकंड दिसतोय पण मग तो कॉल कंस पकडलाय ना, त्यांनी
बरोबर आहे हा हा ह.
त्या म्हणजे पकडलाय
हा हा हा.
आता काय कसं काय गणित, हे काय माहिती ते जेव्हा ते पूर्ण होईल ना, ह हा ते जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच
अवूघड दिला आहे टस अस नको देऊ म्हणा बाबा परत, आता क्वेशचन सल्व करायच.
प्रश प्रश्नच औ प्रश्नाचे उत्तरं द्यायच बरं पडतं नाही त आपला आपण बाबा तुम्ही बोला आणि तुम्ही ट्रेन कॉल करा
हा, ते पण परवडतं पण असं दुसऱ्यांना कॉल करन ते पण ठीक आहे, चार पाच कॉल पण नाही तीस
तीस कॉल आता तीस कॉल म्हणजे, बघा एका माणसाला पाचचं लीमिट म्हटलं ना, तरी सहा माणसांना कॉल करायला लागेल.
अ तेच ना म.
आणि त्या सहा माणसाचे आपल्याला रिसीव्ह पण करायला लागतील, म्हणजे आपण जर त्यांना कॉल करतो त्यांनी केले तर ते पण उचलायला
हा तेच हा काही जण कसे करतात, ठीके आपण आपलं काम झालं ना ठीके जाऊ दे सोड आता. असं नको करायला तेच ना म तसं नको क - -
म्हणजे आता मी जस तुम्हाला कालच मेसेजर म्हणले की आपण एकमेकिंना - - तीन चार कॉल करून घेऊ, म्हणजे आपल्या आता पाच पाचचा जो स्लॉट येतो. आता समजा जरी मी
एका जणाला पाच टाइम करायचाय वाटत ना.
हा एका माणसाला पाच करायचे. मग आता मी आता बघा सलग - - मी तुम्हाला केले. एक केला तुम्ही मला एक त्याला मी तुम्हाला असं करत करत आपले तुम्ही पाच केले मी पाच केलं तर आपलं एक - - टास्क हुल जाईल ना. हा.
हम्म.
माझे मला वाटतं कि ते तीन का चार- -
तुमची दोन बा
हो तेच अजून दोन बाकी असतील पण जर तुमचा टास्क जर चुकून - - कंप्लीट झाला, तर मग मला तुम्हाला कॉल नाही करता येणार. कारण आपण तो कॉल बहुतेक कारण कॉल लावला की बघा तिकडे खाली येतयं ह्या माणसाचा म्हणजे टास्क कम्प्लीटाय तर तुम्ही हां टास्क कंप्लीटाय तुम्ही कॉल नाही करू शकत किंवा त्याचं अ टाइम लिमिट एक्सिड झालंय. अशी त खाली आपण कॉल लावला ना तर खाली तो मेसेजच येतो.
हा बरोबरयं.
मग समजा टास्क कंम्प्लीट झाला तर मग नाही लाग - -
हा हा हा हा.
कॉल का म्हणजे असा टास्क का हेनी ठेवला असल.
काय माहिती तेच कळत नाही ना डायरेक्ट म्हणजे एका जणासोबत दहा मिनिट कंपल्सरी बोलायच. लागतील.
हम.
ते कसं आहे ना, पहिलाच टास्क त्यांनी दिलाय, आणि त्यात हार्ड दिलाय. काही काही लोक कसं करतात, ठीक आहे जाऊ दे यार खूप अवघड नाही होणार आपल्याकडून काही जणांना कटून राहतात. मग त्यांना तेवढंच पुढे परवडत ना, की ठीक आहे बायका कमी होऊन गेल्या बर अस त्यामुळे पण हा तस पण असत कि, कमी लोक आहे आणि काही ना कंटाळा पण येतो ठीक आहे, मी पण करणार नव्हती पण दिदी म्हणे आगं कर ठीक आहे, काय काम ये तुला. वगैर तस पण.
हा मग काय मी पण जेव्हा टास्क आला ना, तर मी पण विचार केला बापरे! आपल्या ओळखीचं त्या ग्रुपमध्ये कोणीच नाही, आणि असं कसं बिन ओळखीच्या लोकांना कॉल करू समोरचं
ठेवून गेला ना, तर माझ्या दिदीचा नंबर देते मी तुम्हाला.
हम चालेल चालेल, म्हणजे मला प्रश्न पडला बापरे! पण असं कस अनोळखी कुणाला काँल करायचा, आणि समोरचा काय
तेच म्हणते ना, मी आणि बोलायला पण सुचायला पाहिजे नेमकं काय बोलतोय, आपण नेमकं कसं काय बोलायचंय?
तेच ना.
आणि त्या ऍपवर बोलून बोलून पण
किती बोलणार तेच की, मग काल शेवटी ना मी भी- भीतच पहिल्या दिवशी तर मी ते पाच कॉलच केले नाही, मग ते सरांनी लिस्ट नाही का पाठवली? की हे नेहनी टास्क सुरू केले आणि त्याच्यात माझं नाव पहिलंच आहे म्हणलं बाब रे मग हे बहुतेक बंद केलं टास्क ह्यानी तर काय करायचं मग भीतभीतच एक का म्हणजे एक लेडीजचं नाव दिसलं मग त्यांना मी मेसेज केला की मॅडम तुम्ही फ्री असेल तर कॉल करू का मग ते त्या म्हटल्या हां करा मम्मी म्ह म्ह ठीक आहे मी त्यांना कॉल केला मला आता हे लक्षात नाही आलं की आपण त्यांना कॉल केला तर ते पण आपल्याला कॉल करू शकतात ना मग त्या त्यात त्या मला फोनवर म्हटलं की आता तू तुम्हाला किती कॉल बाकी आहे तर म्हटलं ह माझा पहिलाच कॉल आहे ग म्हट माझ माझे तीन बाकी आहे तर असं करतो मी तुम्हाला तीन कर तो तुम्ही मला पाच करा जर झाले पाच तर तर मग म्हटलं ठीक आहे मग तीन कॉल त्यांनी केले त्यांच पाच पूर्ण झाले आणि मग त्यांना परत पुढचे पाच आले तर त्यांचं ते वाढलं ना मग मला म्हटलं की नाही आता तुम्ही माझे अजून पाच आले आहेत तर मी तुम्हाला करू शकते कॉल म्हटलं थांबा जरा माझे तर आता तुमचे पाच झाले पूर्ण माझे पण पाच
कारण कि ते कसं माहिती का आपण ज कोणाला पा के त्यांना तिकडचे पण आपल्याला पाच करावे लागते म्हणजे असं म्हणजे वेळ खूप जातोय त्याच्यात
दहा मिनट म्हणे पन्नास
पन्नास मिनटर एक तास म्हणजे आपल्यासाठी एक तास तिकड ण आपल्याून घय त त्यां पण आपल्याला घयच म्हजे द
दोन तास तर गेले म्हणजे दोन तासात आप दोन तासात आपले पाच कॉल करायचे थोड
करायचे तिकडचे पण आणि इकडचे
हा तिकडचं इकडचं करून घ्यायचं आणि मग एक तासाचा ब्रेक घ्यायचा तोपर्यंत कोणालाच म्हणायचा नाही की
ह तेसनामा
कंिन्यू नाही बोलूको
नाही ना नाही ना कंटिन्यू नाही बोलू शकत एवढं
आता समजा तुम्ही आणि मी जर पहिल्यापासून ओ तर आपल्याकडे बोलायला खूप विष असतात ना
बरोबर आहे
आपले कोुणी कॉमन मैत्रिणी असतात किंवा आपण एकमेकांना ओळखत असू तर कितीतरी विषय आपण ओेल्या लम म्हजे तुम्ही पर्सल काय बोलायचं नाही पर्सनल माहिती द्यायची नाही मग ते पण आपल्याला तो पणचार
हम्
आपण मैत्रिणीला कॉल केल्यावर नाही का तासतच
अ तेच तसं काही वाटत नाही ह टीके ओळखीचा व्यक्ती आहे बोलू शकतो आपण
म्हणजे बहिणीला फोन केला मैत्रिणीला फोन केला तरी आपण मग ते ह्याच काय ग झालं त्याचं काय ग झालं मग त कुठ सेलच लागलाय कुठं कुठली सिरियलच ते आपण पाहिजे त्या गोष्टीवर बोलतो त्यावेळेस एक तास पुरत नाही
नाही ना
पण अनोळखी माणस
आता मावशी राहिली बहीण राहिली त्यांच्यासथ किती बोललं जात तरी टाइम कळत नाही आपल्याला
मग तेच ना तुझं काय आहे तुझ्या इकडे कोण तुझे ननन काय तुझ सासू काय
किती तरी असं राईट
आता अनोळखी आता लेडीज जरी आपण असलो ना तर निदान कायतरी बोलू तर शकत
बोलू शकतो बरबर
कॉल लागला
नाही नाही जेंट्स तर शक्यच नाही तो तिकडन काहीतरी फालतूक प्रश्नच विचारून घेतला त्यानी तर काय करायचं तेच ना
पर्याच नाही आपण ते त्याला तर काय ह मग का असं त्याला तर उत्तर काय देणार नको त्या प्रश्नांची
आणि खरं जेंट्स ऍड नको व्हायला पाहिजे ते कस काय झाले ऍड नव्हते पाहिजे जेंट्स कारण की लेडीज साठीच आहे ना हे फक्त तेच म्हणते ना लेडीज साठीच आहे
जेंट नाव कसे काय त्या लिस्ट आणि किती एक दोन
भरपूर आहेत भरपूर आहेत ते बघितलं मी
ते लिस्ट मध्येच तर किती आहे म्हणजे त्यांनी काहीतरी तर हे ठेवायला
हा मग त्या त्या लेडीने मेसेज टाकलाय ना काही झालं आमची जिम्मेदारी नाही तुम्ही परर्नली म करा कॉल रिसव करा पण कॉल रिसव्ह तिने पर्सनली मॅसेज टाकलेला आहे
आणि बरोबर पण आहे ना
कच नामु का त्यांनी त्या सांगितले काही झालं तर आमची जिम्ेदारी नाही राहणार भाऊ असं हम्म बरोबर आहे
कारण तुम्ही पण पहिली गोष्ट तर तुम्ही पण तिथं एक चाळणी लावाय लाग त्या ज्योतीने हा जेंट्स नंबर
स बरोबर आहे पूर्ण डिटेल घ्यायला पाहिजे त्यांड तर त्याशिवाय करायलाच नको होत
आता तुम्ही जर जेंट्सचा नंबर जर ॲड केला तर ऑब काय आता करणार ना
बरो कारण की डायरेक्ट त्यां डीज अकाउंट असे म्ह व करायला काय केय लेडीज नाव टाूने निचे असं पण केलंय तसं पण केलेलं आहे
आणि कसं कळणार ना आता समजा तुमचं नाव टाकून तुमच्या मुलांनी किंवा स्टरांनी रजिस्टर के तर बाकीच्याना काय कळणार आहे
कळणार नाही ना बरोबर आहे
ठेवायला पाहिजे की
हा फक्त कंपल्सरी लेडीजचं नाव लेडीजच म्हणजे ति काहीतरी प्रूफ पाहिजे की हा लेडीजचाच नंबर आहे आपलं गुगल अकाउंट वगैरे कस असतं तस काहीतरी पाहिजे होत
आता आपण गुगलला आपटलं कस आपलाच मेल आयडी असतो
हा असं लेडीजच्या नावाने पाहिजे होतं मोबाईल लेडीजच्या नावाने मोबाईल हे पूर्ण असं प्रूफ पाहिजे
हम्म आणि बोलणार पण लेडीज.
लेडीजच असं, कारण की रिक्स आहे थोडं. माणूस ऍड म्हंटलं तर कारण की कोणाप तिचे आपल्या ग्रुप मधले सगळे नंबर दिसत कोणी बी कोणाला पण मेसेज करूच शकते, तेच ना.
म्हणजे आता आपण पण तर तसच करतोय ना की आता आपल्या ओळखीचे संपले तर आपण बाबा बघतो तरी
ले आहे फ्री त्या आपण मेसेज करतोच आहे.
हम्, कारण आपल्याला पण कॉलच टास्क कमप्लीट करायचंय. हा तेच न. आपण काय विचार करतो की आपण त्याचा कॉल रिसीव्ह केला तर तो पण आपला करेल.
हा.
म्हणजे फार नाही त्यांनी दोन जरी कॉल आपण त्याला केले आणि त्यांनी आपल्याला दोनचं तर टार्गेट पूर्ण होईल.
तेच ना मग.
हम्म, नाही खरंच अवघड आहे बाबा.
लेडीज लेडीजच ऍड पाहिजे होते जेंट्स भरपूर ऍड झाले त्या ग्रुपला.
निधान आता तरी त्यांनी सांगायला पाहिजे.
सांगायला पाहिजे की जेंट्स नका बॉ रिमूव होऊन जा असं बरोबर आहे.
रिमूव व्हा किंवा आम्ही तुमचा वर रिमूव करतो.
आता काय काय जणी ग्रुपला मेसेज य फ्री ए का फ्री आहे त पण मेसेज करायला नाही लावत आहे ते.
तस पण तसा मेसेज नाही करत पण कसं माहिती ग्रुप व पण ग्रुप वर ऍटलिस्ट सेफ तरी आहे ना.
हा.
आता समाजा मी ग्रपवर मेसेज केला आणि तुम्ही मला मी फ्री रिप्लाय केलं तर ग्रुपवरच्या
पर्सनली उलटून सेफ नाहीय पर्सनली डायरेक्ट कोणी पण कोणाला मेसेज करू शकत.
ग्रुपर माहिती की बाबा ह्यांनी ह्यांना रिप्लाय केलाय म काहीच वाटत नाही मग. आणि त्यांनी मेसेज केला म्हणण्यावर त्यांनी आपला नंबर त्याच्याकडे गेला, आता जरी मी नाही अप्लाय केला तरी सुद्धा उद्याला तो माणूस आपल्याला मेसेज
बरोबर आहे.
मग?
हम्.
हे खरंच रिस्की आहे.
हम्म रिस्कि आहे.
ठेवलं काय माहिती आहे बाबा.
हा, ठेवू म मी कॉल थोड्या वेळात तुम्ही करा मला.
हो हो, चालेल चालेल का एक दहा-पंधरा मिनिटां करू आणि तुम्ही ते रिफ्रेश करा बरं का. तुम्हाला कदाचित पाच येतील अजून, चला बाय.
होऊ